माझा लागतय की तुमचा का लागतला नाही
अहो मी पण तुम्हाला लावले अं रिंग पण दिसत होत पण तुम्ही उचलत नाही असं दाखवल
नाही, नाही रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला रिसीव्ह करता नाही आला तो
हो दोन तीन कॉल गेले माझे झिरोमध्येच गेले आता पण
होय कारण झिरोमध्येध्ये गेल्यानंतर त्याच पेमेंट काहीच भेटत नाही का? अरे बापरे माझे पण तसेच झाले दोन, तीन कॉल सकाळ पासून
असू दे काय नाही अजून काय
नाही काय तुमचे किती झाले कॉल
आता माझे बघा वीसच्या पुढं गेले
आणि आपल्याला तीस कॉल कमप्लीट झाल्यानंतर पुढच ट्रान्स्क्रिप्शनचं येत आहे का टास्क
हो
अरे बापरे माझे कधी व्हायचे माझ्या तर सातवा असेल बघत हा कॉल
करत राहायचं आता होईल तेव्हा होईल हम्म
आपण जेव्हा फ्री अस
तसच प्रॉब्लेम येतो ओ आणि तर मग लागत नाही फ्री असेल तर लागत नाही आता माझं किती वेळापासून असंच चालू आहे
मी पण मगाशी तो नंबर कुणाचं होता सीमा काळे कोणतरी होती ना तिला त्यांना लावत होते पण त्यांच पण दाखव होत ऑलरेडी टास्क कम्प्लीटेड असं
हा, हा नाही त्यांच पण बाकी आहे अजून मला आलेलं मगा पण बोलणं झालं नाही आमचं
अजून नाही काय असं बसली आता पाऊस उघडला आता थोडासा
हो ना पाऊस वातावरण आहे बघा पण असं पाहजे तसं पडत नाही या
हो काय चालय तुमचं?
काय नाही ओ झोप कसलं झोपेला टाइमच मिळत नाही थोडं काम आवरलं का मग आपलं बस उठायचं काय तर करायचं मुलं अभ्यास करत असतात बसायच थोडं
ह, ह, ह, ह चालेल
का म्हणता काय नाही बघा आजकाल ऍक्सिडेंटच कसं प्रमाण वगैरे खूप वाढलंय ना अपघाताचा
होय ते तर हायच ना आणि पावसामुळ तर गाडी तर लगेच स्लीप होत होत व्हाय लागल्यात आता
होय त्याकरता म्हणजे माणसाने कस वाहतुकीचे नियम पण पाळले पाहिजे अपघात टाळण्यासाठी आणि मग त्याकरता म्हणजे त्याने सुरक्षित प्रवास पण करता येत मग तेंना
सुरक्षित प्रवास पण करता येतो आणि त्यांनी जे काइ रूल्स आहेत ते सुुददा क्रॉस नाई केले
तेच ना हेल्मेट आणि सीट व कार चालवत असताना सीट बेल्टचा वापर केला पाईजे आणि शक्यतो कस रात्रीच प्रवास करू नये
हो आणि हेल्मेटचा तर वापर कर करावाच लागणाराय कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर आप हेल्मेटचा फायदा होतो तोपर्यंत कोणाला कळत नाई
हो आणि बरेच लोक कसं ड्रिंकिंग करून पण गाडी चालवत असता हम आणि गाडी चालवत असताना फोन वल बोल आणि बरेच जण अस तीन तीन सीट पण आपण गाडीवर जात
होय ड्रिंक करणार्यासाठी पण रोल काइतरी करायला पाहिजे ड्रिंक अड ड्राइव्ह नकोय असं
हो त्यामुळे एक्स अॅक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढत चाललंय
हो हो
हम्म
प ते कळत नाय ना माणसांना गाडी चालवताना आणि अस ताची मुलं पण अशी गाडी चालवतात जसं त्यांना असं वाटतं प्लेन चाल होत का काय काय माहिती अ इतकी फास्ट गाड असते ना तेंची समोरचा जरी स्लो असेल तर तो उडून जाऊ शकतो अशी गाडया असते पोरांच्या
हा आणि गाडी चालवताना फोन वर गप्पा मारायचे इकडे तिकडे कुटे पण बघता आणि गाडी चालवता आणि स्वतःच्या तेच स्वतःच त्यांचं क वेगवारच त्यांचं नियंत्रण नसतं बगा
हो आणि स्पीड ब्रेक कर आल्याला सुद्धा त्यांना कळत नाई एकाद्यावेळेस तेंचा एक्सीडेंट होऊ
हो आणि दुसऱ्या कोणत्याता आजकालची मुलं कसं करतात दुसऱ्या कोणत्या त्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करता ह ना
आणि रिल्स रिल्स पाठी आजकालची मुलं खूप करताय नाओ तेच्या मुळ त्यामुळे जीव गमवताय काय काय मुल तरी पण समजत नाहीये त्यांना
तेच ना आणि रस्ता क्रॉस करताना पण आपण लक्ष सिग्नल वर पण ठेवलं पाहिजे ते पण महत्वाचंय आणि दोन्ही बाजूला बघूनच रस्ता क्रॉस करायच
हो आणि आजकालचे लहान मुलं मुलींनी तर रस्त्यावर जायचं काय राहिलच न्हाइ सोडा त्यांना तर अजिबात हो तर तेंच्यासोबत मोठ माणूस कोणतरी पाहिजेलाचाय असं येतात ह गेलच पाहिजे एकटं मुलांना सोडत येत नाही या गाड्यां गाडी चालवणाऱ मुळच ना ओ एकट सोडता येत नाई ह
आणि आठवी दहा तेच आता मुलं दहावीला जाईपर्यंत पण आपल्याला काळजीच वाटते तरी पण त्यांना सोडता येत नाही एकट
दहावीला नव अकरावी बारावीला आहे तरी पण गाडी कशी चालवताय काय करताय समोरचा कसा येत तरी आपल्याला घरी येईपर्यंत टेन्शन असतंच ना म आता आमच्याशी कराडला वगैरे कॉलेजला जात्याते बाबानो कसं जात्याती काय जात्याती कुट पाऊस आलाय कुट थांबलेत कुट काय झालं लेट झालं की आपल्याला वाटतंच ना बा फोन करावा कुट हाय
हो ना हम्
आजकालच्या मुलाचं काय सांगू शकत नाही आपण जरी व्यवस्थित अस तर समोरचा येणारा व्यवस्थित नसतोय ना.
हम्म आपण सरळ चालत असेल तरी लोक
हा तेच ना तेच ना समोर तर . ता परवाचीच गोष्ट आहे आम्ही एकदम स्लो येत होतो पाठीमागून इतका फास्ट स्कुटीवाला आला ना डायरेक्ट धडक दिली स्कूटीला.
हां.
तर मग टू व्हहीलर वरून दोघंचे दोघं पडलेले एकाला गुडग्याला लागलंय एकाला पायाला लागलं आणि त्या मुलाला काहीच लागलं नाही म त्या मुलाला सगळ्यांनी धरून चालूच केलं मारायला तर तो म्हटला माझे काही चूक कित आहे माझ्या डोळ्यात गेलोत काहीतरी त्याच्यामुळे असं झाल्या. म्हणलं अरे गोव्याला गेलते जरा हळू चालवायचीस ना तू. पारा डोळ्याजाईत पर्यंत कशाला एवढा फास्ट होता असं म्हटल तु. हम्म नाय काय थोडीशी मरमपट्टी वगैरे केली त्यांना त्यांनाच दिला त्या मुलानी खर्च आणि गेला आपल्या घरी. अ मी इथच आहे ना हॉस्पिटल रिसेप्शनला त्याच्या आणि हे रोड एकटं दवाखाना आमचा असल्यामुळे आमच्या समोर हेच उदाहरण असतेच डेलीचेच. उम्म उम्म काय चाललंय आणखी?
का हा नाही बबा तेच आपलं का रोजची कामं.
तुमचं गाव कोणतं? हा सोलापूरचे आपण त्या दिवशी बोललो होतो आहे ना हम्म हा. हा ठीक आहे ठीक आहे चालेल.
आजून का?
अजून नाही आहे का काय काय आता हॉस्पिटलमध्येच आहे जरा दुपारी वेळ फ्री असतो ना मग म्हटलं चला करून घ्यावा कॉल परत चार साडेचार नंतर
ह हा तेच ना हा हा.
हम्म. उम्म.
प्रत्येकाने म्हणजे सुरक्षितता जेवढं आपल्याला पळता येईल आणि नियम पाळता येईल त्याचा आपण कसं प्रयत्न पण केला पाहिजे आणि अपघात टाळ तो त्याच्यामुळे मग लोकांचा जीव वाचवण्यासाठी पण आपल्याला काय तर उ पाय योजना पण करत करावी लागेल असं.
त्याचा दोन तीन पॉइंटच आहे .
लोकांनी जागरूक राहून आणि अ रस ता सुरक्षितेला प्राधान्य पण दिलं पाहिजे आणि हे कसं आपलं एक ट्याच नाही तर सामूहिक जबाबदारी आहे ना हे.
हा बरोबर हे समजलं पाहिजे ना कि बाबानो आपण आपल्याला कळल्यात रूल्स आपण आपण बाहेरच्या ना किंवा आपल्या फ्रेंडना सांगावे आणि त्यांनी ते अमलात आणले म्हणजे सगळ्यांना समजेल ना आपण एकट्यानेच पाहून पण ते चालणार नाय ना.
हो तेच ना आता रस्ता वापरकर्त्यांमध्ये सर्वच जण असतात आणि त्यात जबाबदारी आणि जरा दक्षतेची काळजी घेतली तर कसं प्रत्येकासाठी वाहतूक सुरक्षित होईल ना.
हो समजा आपले ग्रुप्स असतील व्हॉट्सअप ग्रुप म्हणा किंवा आपल्या मुलांचे ग्रुप्स अस त्यात त्या मुलांनी ग्रुपवरती समजा रोचा एक रूल टाकला तो फॉलो अप केला सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी जाऊ शकतात. ना की कशी कशी गाडी चालवली पाहिजे काय रूल्स आहेत. आज आपल्याला काय पाळायचं आहे हे जर हेनी केलं ना आता आता ऑनलाईन सगळं झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते ना व्हॉट्सअपला जरी टाक तरी कळू शकते आज आपण तुम्ही मुंबईत आहे समजा मी कराडमध्ये व्हॉट्सअपला आपण टाकलं तर आपल्याला सगळीकडे काय होतय नाही त्या गोष्टी समजू शकतात आणि फॉलोपण करू शको. तो ना आपण त्या रूल्स हे मुलांनी
संख्या पण रस्तावर एवढ जास्त जसं लोकसंख्या वाढली. तेवढं वाहनांची संख्या पण वाढ झालीय.
एका घरामध्ये दोन तीन टू व्हीलर आहेत. दोन फोर व्हीलर आहेत त्याच्यामुळे माणसा गरजा पण वाढल्या गाड्या पण वाढल्यात एका घरात जिथे कच गाडी असायची तिथे आता पाच पाच गाड्या आहेत. म्हटल्यानंतर गाड्या तर वाढल्याच ना लोकसंख्या जेवढी वाढल्यावर.
पण वाढ झाल्यामुळे मग रस्त्यावर पण गर्दी होऊन कसं. अ लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो असं
हो लोकांच्या जेव्हा आणि प्रत्येक जण एका घरात दोघं तिघं मुलं असतील ते त्यांच्या एका गाडीवर होतच नाही ना आता. ता लगेच म्हणताय तू घेतलीस तुला घेतली मला घ्यायची. एका घरात दोन दोन तीन तीन गाड्याता आणि त्यांच्यात आणि कॉम्पिटिशन आहे.. असं चाललंय घरातल्या घरात पण कॉम्पिटेटिव्ह आहेत आणि मग बाहेर किती असणार जग.
बरोबर आहे आणि दरवर्षी अस मग त्यामुळे वाहतुकीचा प्रमाण अस अपघातामुळे दरवर्षी ह हजारो लोकांना आपला जीव गमवाव लागतो.
हो आणि आजकाल. मुली पण चालवत आहेत ना हो मुलींमध्ये पण तीस तीस रेस आहे.
हो ना बरोबर आहे.
पण आहे लेडीज मध्ये पण आहे की बाबा न चला तू घेतलीस आता मी पण घेणार. असं आहे ना समजा ये पहिले आपण पाय पाय जात होत थोडं जरी मार्केटला जायचं म्हटलं तर आता कोण जाते का. पाय पायी नाही आता नाही चला काडा गाडी चला मार्केट ला जायचं. त्याला मग जेस अस तेच चाललंय ना. पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही ना आता त्याच्यामुळे हे हे रूल्स फॉलो जर केले समजा ट्रॅफिक पोलिसांनी जर. ग्रुपला मुलांच्या आता समज आपल्याकड आपल्याकडून फाईन घेता. त्यावेेळेस त्यांच्या नंबर आपल्याकडे आलेलेच असतात. मग त्यानी जर आपल्या सगळ्या ह्या माणसांना फॉलो सासाठी रूल् रोज रोज सां टाकले रेग्युलर कि बा तुम्ही हा रूल फॉलो करायचा. लोकांनाही समजाल ना ह आणि फाईन पण भरावा लागणार. नाही आता ती बुलेट गाडी निघाल्या सायलेनसर काढून घेऊन घेऊ राहिले त्याचा ट्रॅफिक पोलीस. आणि दोन हजार रुपये दंड केलाय. दोन हजार रुपये दिल्याशिवाय गाडी सोडत नाहीत आता ती. काय करणार आहेत मुलं आणि मुलांना दिल्याशिवाय पर्याय नाही. नाही गाडी जर सोडली नाही तर मुलांचा इकडं तत पप होतोय बा्पाला तर काय सांग. म- सोडावचं लागतयं ना. त्याच्यामुळे हिनी रूल्स सांग. फॉलो केलेचं पाहिजे सगळ्यांनी लेडीज, असू जेंट्स, असू दे माणसं, असू दे कोणी असू दे.
तेचं ना हो बरोबर आहे.
हम्म, चालेल.
चालेल.
चालेल ओके, ठेवू मग बाय.